हॅलो,
हॅलो, आवाज येतोय काय?
हो-हो येतोय. माझा येतो का तुम्हाला आवाज?
हो-हो, येतोय- येतोय तरी मॅडम तुम्ही किती दिवस झालेय हे चालू केलंय काय?
अ म्हणजे मला पण याबद्दल काही माहित नव्हतं, अं एक ऐक अं, म्हणजे एक यापूर्वी मी दोन- तीन म्हणजे केलं कॉलिंगचे म्हणजे त कि कसं थोडंस तिथं टॉपिक वगैरे दिलेलं असतात ना, कि जसं की दैनंदिन जीवन, सण परंपरा, मग यावरच नॉर्मली आम्ही कॉन्व्हर्सेशन करत होतो, मग ते आता हं ट्रान्स्क्रिप्शन पण आलेला आहे. मग त्यावरती पण, म बघितलं कॉन्व्हर्सेशन वगैरे आपलं जे आहे ते. कोणत्याही विषयावर बोललेला आहे, पण एक्झॅक्ट आपला जो आवाज वगैरे आहे आणि ते क्लिअर पाहिजे, असं फक्त म्हणजे त्यांची अट आहे असं वाटतंय, तुम्ही फर्स्ट टाइमचं करताय का?
हा तसं याच्या अगोदर माझे दोन -तीन तसे चार कॉल झालेत, माझ्या मते हा पाचवा आहे.
हा, हा, हां म्हणजे या अगोदर तुम्ही कोणती अजून अकाउंट वगैरे घेतलेलं नाहीये.
नाही हा, हे अकाउंट फस्टच आहे, ह्याच्या अगोदर असं काही नाही. ते मला पण एकदा दादा होते, ते याचे सांगलीकडूनच होते त त्यांनी मला ते जरा सांगितलं कॉल वरच पहिल्याच कॉल वर, कारण मला पण माहित नव्हतं ना कसं बोलायचे आहे, काय ते आवाज कट होतो म्हणून चालत नाही ना?
होय होय, मध्ये मध्ये कसं होतं नेटवर्क इश्यू आल्यावर आवाज कट होतो.
आणि मध्ये तो विषय काय झाला, फोन कट व्हायचा म्हणजे एक अप्लिकेशन अपडेट ला आलेलं ना. आता एप्लीकेशन अपडेट नसल तरी फोन आधी मधी कट होत्यात, वर्किंग होत नाही.
होय होय होतय तसं.
आणि ते आता, तुम्ही टास्क किती दिवसात कम्प्लीट केली?
मी ते होते ते, म्हणजे मला एकदा मंगळवारी आलं होत, मी रविवारपर्यंत कंप्लीट केलेलं. पण माझं कम्प्लीट कसं झालेलं ते अ आपले वन एटी लिमिट एक्झिस्टेड म्हणून एक येतो ना ऑप्श अ म्हणजे तेवढच आपण लिमिटमध्ये बोलावं लागतं, मग त्यात त्याप्रमाणे केलं, माझे त्यावेळी तीस पैकी तेवीसच कॉल झाले होते. त्यामध्ये झालं होतं मग त्यामध्ये माझे एक दोन, तीन म्हणजे असं नेटवर्क इशूमूळ वगैरे असं डायरेक्टच कट झालेले. मग हे आता म्हणजे त्यावेळी भरपूर इशू होता, म्हणजे जेव्हा मी चालू केल्या केल्यास घेत होतो ना मध्ये भरपू प्रॉब्लेम होते, आपण ते मीटिंग वगैरे घेऊन आपल्याला ते मॅडम त्या सॉल्व करत होत्या.
हा हा हा हा मीटिंग वगैरे म्हण त्या वर्षा मॅडम काय?
हा हा बरोबर बरोबर त्या म्हणजे गुगल मीटला ते आपण विचारत होतो ना हा प्रॉब्लेम यालागलाय, तो प्रॉब्लेम यालाय काय करायचं म्हणून आणि त्यानंतर कसं ते ट्रान्स्क्रिप्शनचा पण टास्क चालू झालेला मग त्यामध्ये ते चाचणी वगैरे होत, मग त्याच पेमेंटच आपण विचारत होतो त्यावेळी.
हा हा नाही मर मला एवढ काय अंदाज नाहीये किंवा एवढं काय माहीत नाहीये पण त्या ग्रुपला वगैरे जॉईन व्हायचे एवढं विचारायचे मॅडम नाही त्याची काही गरज नाही असं मला वाटते, नाय ना एवढं काय गरज?
एवढं काय नाही पण त्यावं त्यावर कसं असतय ग्रुपवर वगैरे थोडंसं फार इन्स् इन्स्ट्रक्शन दिलं जातात, म्हणजे कस की आता आपलं आपण सारखं मोबाईल चेक करून बघू शकत नाही की, की बाबा टास्क आलाय का, चालू झालाय कारण आपण म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी असते, आपण कामात अस फोन हे ते सारखं बघू शकत नाही ना, मग त्या वर्षा मॅडम आहेत त्या कस करतात. अ कि कधी कधी तर मेसेज टाकतात, की बाबा टास्क चालू झालाय किंवा कोण तरं आता ते त्यांनी ते ग्रुप वर म्हणजे ऑफ केले सिस्टीम एडमिनच फक्त आप मेसेज करू शकते असं. पण त्यापूर्वी कसं होतं सगळेजणच आपण मेसेज अ करू शकत होत्या ना मग त्यावेळीस समजत होत की अ म्हणजे एखादा टास्क चालू झाला की अ कोणतरी मेसेज केला की आपण व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह असतो सार मग बघत होतो आम्ही कि मग ते चालू झालाय म्हटलं की आपण कसं प्रोसेस करणार? तेवढाच फायदा होतो आणि त्यामध्ये कसं आता आपलं कॉलिंगचा वगैरे काही इशू असेल जस की की आता बघा आपल्याला टाइम लिमिटचा येतोय, परत नेटवर्कचा काहीतरी येतो. मध्ये मध्ये ना फोनच लागत नव्हते डायरेक्ट कोणालाच मग ते इश्यू जे आहेत, ते आपण रेज करून त्या मॅडमांना आपण सांगितलं ना की त्या मॅडम वर पाठवतात. आणि मग ते सॉल्व्ह होतय थोड्या दिवसांनी, ह्यासाठी तो ग्रुप आहे फक्त असं म्हणजे त्यांची जी वर्षा हा म्हणजे ते वर्षा दिदीची जी चुलत बहिण आहे ना, ती आमच्या क्लोजच आहे, इथे शेजारीच राहते. त्या सगळं सांगत होत्या असं असं एवढ्यासाठीच तो ग्रुप काढला असावा.
अच्छा अच्छा नाही होय माझा माझा मित्र मला काय म्हणला की कि परत कधी कधी त ग्रुपला जरा वरच्यावर सारखा मध्ये मेसेज वगैरे जॉईन झाले तर म्ह जास्त जेतु तर त्यापेक्षा राहूदे जास्त आपल्याला काय टास्क आला टास्क कमप्लीट झाला की मग काय पैसे जमा होत आहेत ना त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही.
होय होय पण कसं होतय ना की आता मध्ये मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकत‌ मग ते आपण डायरेक्ट वर कॉन्टॅक्ट तर काही करू शकत नाही, मग काय जरी इशु होता ते आला, तर आपण त्या मॅडमांना सांगितलं ना, की त्या मॅडम वर पाठवतात, जस की माझ्या मध्ये ना ट्रान्स्क्रिप्शनच्या वेळी काय झालेल आता एखाद्या वेळी आपण एक हजार टास्क पूर्ण केले ना, तर ते रिफ्रेश केले की माझ परत आणि पाचशेला जात होते. मग हा इश्यू, आता मी तर इथं बसून सॉल्व करू शकत नाही, आणि वर तर मी कोणाला कळवणार. ते ग्रुप वर, वर्षा मॅडमांना सांगितलं ना वर सांगत होत्या, त्यानंतर माझं सोल्व झाला, आपण आपली आय डी आणि मोबाईल नंबर दिला ना, कि ते सॉल्व करतात. मासं म्हणजे काय? हा, काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम आला ना, टास्कच्या बाबतीत, किंवा पेमेंटचा इशु काहीतरी येऊ शकतो आपल्याला.
मग तुम्ही आतापर्यंत दुसऱ्या अकाउंटवर न हच्यावन असं डेट कं्प्लीट केलेत काय, जसं कॉल
कॉलच केल्यात मी बऱ्यापैकी सगळ्याचं, माझे असं तीस पैकी तीस कॉल एक एक दोन अकाउंटवर झालेत. मग बाकी टाइम लिमिट वगैरे, परत नेटवर्कचा प्रॉब्लेम वगैरे, असंच झालंय. मग त्यामध्ये आम्ही कसं बोलत होतो, नॉर्मली सगळ्या वेगवेगळ्या टॉपिक वर बोलणार. जस की आता तिथं विषय दिलेलेच होते ना आमाला, दैनंदिन जीवन एक होतं त्यानंतर सण होता, परंपरा होतं, आणि
ह
कुटुंब एक होता, आणि प्रवास, असे एक पाच सहा विषय होते, मग त्यावरच आम्ही मग प्रवास बद्दल हे ते मग असं पर्सनल माहिती काय आमही शेअर करत नव्हतो त्यावर, कारण एकदम स्टार्टिंगला ज्यावेळेस टास्क आला होता ना कि त्यावेळीस तिथे दिलं होतं, कि तुम्ही पर्सनल माहिती, किंवा एखा्या व्यक्तीचं नाव एखाद्या ठिकाणाचं नाव घेऊ नका. आणि ह्या सहा सात सब्जेक्ट वरच तुम्ही बोला, असं सांगितलं होतं.
हा हा हा, आता ते रेग्युलर युज मध्ये आल्यामुळे, आता काही नॉर्मल झाले काय ते.
हा, आता सगळेजणच बोलतात, आता म्हणजे मी जस की ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क करताना बघितलेय की अ त्यामध्ये, नॉर्मली आपण जे कॉन्व्हर्सेशन करतोय ना साध्या कॉलवर ते पण यावरच केलं जातय, काही व असं म्हणजे पण व्यवस्थित एक्झॅक्ट बोलावं, दहा मिनिट व्यवस्थित संभाषण हाय, मी आता आपला कसा नेटवर्क वगैरे इशू नाही आहे ना, मग तस व्यवस्थित असावं. असं मला म्हणजे, जाणवलं त्यानंतर, मग त्यानंतर आम्ही बाकीचे सगळे टॉपिक, जस की आता आपण, म्हणजे एखाद्या मंदिराबद्दल बोलतोय, कशाबद्दल पण मग आम्ही एक दहा दहा दहा दहा मिनिट बोलत गेलो, रेसिपी वगैरे, हे. असं काहीतरी काहीतरी शेअर करत होते, तुम्ही जे पाच कॉल बोललाय अगोदर, ते कशाबद्दल बोलला मग?
अरे ते एकतर, आता काय चाललंय ते माझं स्वतःच काय चालय ते, किंवाऽ साधारणपणे मी कुठून आहे, आमचं दिवसभरात काय चाललंय ते, असंच, किंवा इकडचं तिकडचं, किंवा याच्याऽ माहिती त्या त्या भागातली, आता समोरच मला बोलला ना, की आम्ही इकडून आहे, अशा अशा ठिकाणावरून आहे, तर मग, त्यांनी मला मगऽ सांगितलं, मग की बाबा आम्ही पण इथून आहे, मग तिकडच्या ठिकाणचं बोलायचं झालेलं, तुमच्या इकडचं असं तसं. परत जरा एज्युकेशनचा विषय चालू झाला.
हा हा हां, म्हणजे नॉर्मल हे, असं बोलू शकतोऽ पार्ट टाईप झालं, मग आपण जे बाकीचे चार कॉल असतात त्यामध्ये बोलूया कुठून आहे मग एज्युकेशन बद्दल एक बोलूया.
ह.
असं फक्त, नॉर्मली बोलत बोलत जाऊया.
हा हा हा, फिरायला गेलेलं सांगितलंलं तरी चालतं ना?
हो हो, काहिही चालतं, फक्त व्यवस्थित म्हणजे अपशब्द वगैरे काय वापरा व्यवस्थित आहे ते आपण नॉर्मल, अ रोजच्या जीवनातलं काय आय ते बोललं तरी चालतं. फिरायला गेलेलं,, आपल्या कुटुंबाबद्दल आणि नॉर्मल कशाबद्दल ह, आम्ही तर एखाद्या मंदिराबद्दल, अ एखाद्या ठिकाण असं हे ते, सगळं असं बोललं, म्हणजे एखादी स्टोरी कथा, ऐतिहासिक महाराजांन बद्दल वगैरे अ एखाद्या नेत्याबद्दल, पंधरा ऑगस्ट वगैरे, असं म्हणजे वेगवेगळे जे विषय, आता आपण शाळेत मध्ये असताना कसं अ भाषण वगैरे करत होत ना,, तर त्या टाईप मध्ये हा हा असं, फक्त कसं तुम्ही पन्नास टक्के आणि मी पन्नास टक्के, बोलायला पाहिजे. असं तिथं हवा आहे, कारण रिजेक्टच जे. हा ते कॉलर आणि कॉली रेश हो ते चेक करतात. नाहीतर मग ते कॉलच रिजेक्ट होतो आपला डायरेक्ट,, ते पेमेंटचं भेटत नाही. म्हणताना मग व्यवस्थित फक्त बोलायचं.
चालु घडामोडीवर बोललेलं पण चालतय.
हो हो चालतय, आता ते सोनम वॉून चुपत चालू होत त त्याचा विषय, परत आणि काय काय आहे हा हा ते कॉक्रोज जनता पार्टी, हे ते प्रोटेस्ट वगैरे होतं,, काल जे झालं हे ते आपण ह्यावर आपण बोलू शकतो सगळं जे काय काय आहे ते त्याच्यावर.
हम्म, मग ठिक हाय हे. आता हे असंच राहतं ना, आता मी तुम्हाला कॉल केला हे झालं परत तुम्ही मला कॉल केला परत म परत मी तु तुम्ही मला कॉल केल्यानंतर मी तु मच्याशी बोलतो मला त्याचे पण पैसे भेटनारं
हो हो हो तुम्ही, आता तुम्ही समोरून मला कॉल केला ना तुम्हाला एका कॉलचे शंभर, आणि मला आता ऐशी रुपये भेटणार, आणि मी जर तुम्हाला कॉल केलाय. की तुमाला ऐंशी रुपय आणि मला शंभर रुपय, असं भेटतात.
हा हा.
वीस रुपयचा फरक पडत पण म्हणजे कसं तुमचं पण पूर्ण होतंय आणि माझं पण पूर्ण होतंय ना मग तीस तीस कॉल आज व्यवस्थित पूर्ण झाले कि कसं आता सांगितले ना वरून की आ आज पूर्ण करा मग आज रात्रीपर्यंत आपल्याला ते पूर्ण कराय लागतं. पाहिजे नाहीतर ते आय डी ब्लॉक
आपल्या मॅडम पाठवत्यात का नाही नवीन नंबर जॉईन झालेला असतील बघ एस आणि नो लिहलेला असतय चार्ट येतो बघा मग त्यात कोणाला पण कॉल केलं तरी लावलं तर चालतंय एका फक्त एस लिहिलेल्यानाच कॉल करायचा असतो.
हां हां. नो म्हणजे त्यांच त्यांच जे आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतोय त्यांची प्रोफाईल लिंक झालेली नसतेय फक्त ते जे येस लिहिलेलं असतय ना त्यांना तुम्ही कॉल करू शकताय नो वाल्यांना जर केला तर आपल्याला पेमेंट वगैरे काय नाही मिळणार.
बरं बरं ठीकय ठीकय.
प्रोफाईल पण आपली लिंक व्हायला पाहिजे ना?
हम्म हं ठीक आहे मग दहा मिनिटं पूर्ण झालीत करा मग तुम्ही मला कॉल.
हा ठीक आहे चालेल चालेल, नाही तुम्ही करा अजून एक मग तुम्ही दोन, मी दोन असं करूया. एक एक म्हटल की ते पूर्ण अस वेळच जातो आपला.
बर ठीकय ठीकय.
हां ठीक आहे चालल.